हॅलो येतोय नावाज
हा आयतय कायसल
काही नाही आत्ताच जेवण झालं तुमच काय खल्लं आर ड्बा
वांग बटाटा भाजी आण होती
होय पोळी नेल नव्हती काय आज
तिचकी वांगवटा पाहिजन पोळी हम्म तुम्ही काय केलं होत
मी पण आज वांग शेंग शेवग्याचे शेप आणि हे भाकरी केलेली मी आज हम् तर घरी मुलांना कस त्याला जरा सर्दी झाली ना म्हणून म्हणलं बाकीच द्यावी
हा हा अच्छा होय का होय का
बाकी काय पावसाने केली सुरुवात
कली खली माझ घसा खोकला आहे जरा लोणचं खाल्लं दोन चार दिवस आवाज बदललाय त्यामुळे हम्म घसा तर खूप बसलाय
होय
हवाज
हाा हा तेच मी विचारणार होते मागा म्हला आवाज बसलाय
हम्म
ह म बार आहे म बाकी काय मगणेवता
निवांत तुमची स्पेशल एखादी रेसिपी सांगाातली
माझी पेशल रेसिपी पनीरची सांगू का
पनीर
का बनवलंय कधी बनवताय तुम्ही
म्हणजे एखादी तुम्ही सांगा मी एखादी सांगते म्हणजे
मी प मी कसे मी पनीर कसं बनवते सांगू का अ आपण कांदा टोमॅटो पेस्ट करतो
हा
खड्या मसाला तेलात टाकायचा कांदा टोमॅटोची पेस्ट त्यात टाकायची चांगलं आपला खड्यामसर येत की तमालपत्र जिरं लवंग मिर हे म्हणजे पाच रुपयाचे पॅकेट येतात जर खडा म अस तर मागितलं ना त्यांना
हा
कत येेत पाच रुपये सगळ येत क्वांटिटी ती तेला टाकायची नंतर कांदा टोमॅटोची पेस्ट टाकायची चांगलं तेल सुटेपर्यंत ब हे करायचं परतून घ्यायच आणि त्यात ना काजू आणि मगज बी असतात ना
हा
त्याची पेस्ट टाकायची
अच्छा काजू आणि मगज बीची पेस्ट करायची म्हणजे असे काजू नुसतेच का तसेच
हा न काजू काय करायचं काजू आणि मगज मी पंधरा मिनिटं पाण्यात भिजत घालायचं आणि त्याची पेस्ट किंवा जर आपल्याला टाम नसेल अ एक दहा बारा काजू घ्यायचे दहा बारा आपली म्हणजे भाजीची क्ांटिटी असाय ना हशबण घ्यायचं आता मी चौघांसाठी काही करते पन्नास रुपयाचं पॅकेट आणलं ना त्यातलं निमट टगते
पन्नास रुपयाचं कुठलं मध्येच बिस आहे.
नाही काजूचं मिळतं बघा पन्ना रुपये पन्नास ग्रॅम सॉरी पन्नास रुपये नाही पन्नास गॅम चांगते हा ते हा त्याच्यानी मग करतेय मगच बी. पण एक पॅकेट आणलं ना त्याच्या निमच करायचं म्हणजे दोन टाइम आमाचा उघला तरी होऊन जातं ते पंधरा मिनिट. हा तेची मिक्सरला चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची आणि ते कांदा टोमॅटो आपण. अ फ्राय केलेल ना त्यात ते टाकायचे आणि चांगलं तेल सुटेपर्यंत. परत नाही अजून परतायचं म्हणजे पेस्ट टाकल्यानंतर तेल सुटेपर्यंत
हम्म.
आणि त्यानंतर मग लाल तिखट. आपला पनीर मसाला जे काय बाकी
तो आपला पनीर मसाला म्हणजे आपला त मिळतो कोरडा तोच ना हा तो मिळतो तो स हा ते ह्याच वय ते म्हणजे पॅकेट ते मोठे मिळतं ते पॅकेट का?
हा हा हा हा ते
मग ते किती घालायचं पूर्ण म्हणजे ते ते पॅकेटमध्येण आपण जेवढं आणतो तेच आणि ते किती? किती किती ग्राम पनीर ला घालायचं ते.
हो हो मी दोनशे ग्रामला घाला
दोनशे ग्रॅम म्हणजे अंद माहिती प्रमाण माहिती पाहिजे ना आसं नको न व्हायला की हा हा म्हणजे दोनशे ग्राम पनीर ला तेवढा एक पॅकेट लागतं. हा आणि बाकी सगळ्या मसाल्या काय घालतो ते
हा आधी आपण आता ती पेस्ट सगळी करून घेतलीच आहे ना त्यात ती पॅकेट. टाकायच चांगलं फ्राय करायचं पण. ह दूध हाय ना दूध एक आ एक फुलपात्र किंवा अर्ध म्ह्णजे जसं गोड आपलं क्वांटिटी गोड पाहिजे तिखट पाहिजे?
तिखट हावं असल तर गुड गु दूध घालायच का?
हां हां थोडंसं घालायचं म्हणजे टेस्ट छान येेती. मग तुम्हाला जर तिकट भा हां तिखट भाजी हवी असल ना तर दूध मगं आ अर्ध फुलपात्रच घालायचं.
म्हणजे दूध त्या अर्ध फुलपत्र म्हणजे त्या ह्याच्यातच घालायचं.
हा त्या पेस्टमध्येच टाकाय मसाला टाकला की नाही त्यानंतर दूध टाकायचं त ते फुलपात्र टाकायचं एक पाणी फुलपात्र मग पण पाण्याची भाजीची क्वांटिटी आपल्याला म्हणजे हा जास्त ग्रेवी टाईप पाहिजे का ब पातळ पाहिजे त्यानुसार पाणी घालायचं आणि त्यात अ आपल हे असते ना अ पनीर पनीर फ्राय करून त्यात टाकायचं.
पनीर फ्राय करून घालायचं का?
हां फ्राय तेलात नाही तर बटरमध्ये
हा.
फ्राय करायचं आणि त्यात टाकायचं आणि वरून कसुरी मेतील हां काप करून घ्यायचे न अ त तुपात नाही तर अ बटरमध्ये फ्राय करायचे चांगले असे क्रंची होई प
कोथिंबीर घालायची?
कसुर मेथी घालायची कोथंबीर काय आपण नंतर सजावटीसाठी कोथंबीर घातली तर चालते. पण कसोरी मेथी घातली ना टेस्ट छान येते कसोरी मेथीन.
हम्म आण ते बरेच जण असं मलाई अशी वरणं घालतात ते?
हा तेच की मग दूध किंवा मलई घालायची.
पुन्हा घालायची?
हां वरून पण घालतात काय एक जणं. पण मी नाही कधी मलाई नाही कधी वापरली मी, मी दूधच वापरते. हा त युट्यूबला रेसिपी ला सांगतात ते.
पनी पनीर मसाला झाला तो थोडक्यात म्हणजे आण आ पल्याला आपल्याला काय बरं वो हळू आपल्याला बळ मटर पनीर बी करायच फक्त मटर ॲड करायचे.
हा नाही पनीर पण करता त्याचे मगं. व्हेजिट आणि त्याच्यात ना आपण सगळ्या कुठल्याही भाज्या मिक्स करू शकतोय. बटाटा मिक्स करू शकतो, फ्लावर मिक्स करू शकतो, मटर मिक्स करू शकतो.
हम्म.
पण ग्रेव्ही तशी बनवायची.
ग्रेव्ही तशी बन मग आपण पाहिजे असल त म फ्लावर पण ॲड करू शकतो. तर मटर पण आणि अजून काय घालतात अं म पालक पालकच करताना फक्त तेवढं वेगळं करायचं. पालक पनीर करताना ते पालकची ग्रेव्ही असते.
हा हा ति बी
पनीर घालायचे ते वेगळं झालं म्हणजे पालक पनीर खर एवढं नाही लागतं टेस्ट ह्या पनीर ला छान येते मी हे बनवते कधी पनीर भुर्जी बनवते बघा.
होय का ती कस ती कशी बनवत?
मी आपली साधीच बनव ते म्हणजे आपली तेलामध्ये आपलं फोड हे घालायचं जिरे मोरी फोडणी आणी कांदा टोमॅटो बारीक चिरून घालायच आणि त्याच्यातच पाहिजे तुम्हाला ते मसाले तिखड वगैर घालायचा आणि पनीर आहे ना खिसायच
हा
खिसाय खिसलं नाही तर एकदम बारीक तुकडे बारीक तुकडे केले चालतात आता आपण अंडा भुर्जी कशी करतो त्या अंडा भुर्जी ते अंड् तर हे होत अस मिक्स त्यात होत अस ते पनीर कसंही असते ते खिसायचं आणि त्यात घालायचं आणि त्यात घालून मग ते एक दोन वास आणायची आणि कोथिंबीर घालायची मीठ घालायचे मस्त लागते आणि मी मैद्याची रोटी बनवते घरीच बनवते सलीलला
ती कशी बनवता
मैदा आपला मैदा रेग्युलर मैदा आणि त्याच्यामध्ये थोड रव्वा घालायचा मीठ घालायचं थोडंस आपलं तेल घालायचं थोडं कोमट करून घालायचं तेल आणि त्या असं म्हळायचं घट्ट म्हळायचं घट्ट खूप घट्ट म्हळायचं हा पाण्यातच मळायचं घट्ट मळायचं ना दहा पंधरा मिनिट झापून ठेवायचं आणि त्यां त आपण पोळी करतो का नाही घडी कराय नाहीत खेळ घडी केल तर चालल गोळा घ्यायचा नाही आपण लाटतो तस लाटायचा आणि त्याला मैदाच लावायचा.. पिठी आणि हे केलं ना तव्यावर जर तुम्हाला बट फरशी हवी असली त्यावर तूप लावलं तरी चालतं त्या असली तर नुसतच नुसतीच आपल्या रेग्युलर नॉनस्टिकवर भाजायची आपल्या हेज्या सारखीच हा सेम तशीच भाजायची मयद्याची रोटी घरी मस्त होते एकदा करून बघा खूप भारी होते
मी म्हणजे युट्यूबला सर्च केलं होत पण ते दही घाला ब
नाही नाही नाही मी तसलं काहीच करत नाही माझी बहीण अशी करते ते रेग्युलर साधी सिम्पल मैदा मी त्यासाठीच खास आणून ठेवलाय एक तर हे केले की नाही म्हणजे हा तर म्हणजे अशा भाज्या केल्या की आपला मैद्याची रोटी केली ना घरी
रोटी केली हा पनीर भुर्जी बरोबर पण छान लागत असेल मग
पनीर भुर्जी बरोबर पण छान लागते आलू मटर बरबर तर मस्तच लागते म्हणजे ज्या ज्या आपण हॉटेलमध्ये भाज्या खातो आणि त्या आपण घरी करतो ज्याच्या भाजी आपण ही करतो बटाट्याची मॅश केलेली भाजी त्याच्यावर पण लागते म्हणजे आणि नुसत जरी भाजली ना तर आपली कडक रोटी अशी असते हॉटेलाची तशी होते आणि बटर नाही तर तूप लावून भाजली तर मग ते ह नान सारखी बघा एकदा ट्राय करू मग काय हरकत नाही
नाही आता नक्की मी आता संडेला करीन ट्राय
हो खरंच ओवा घालायचं, थोडा मीठ घालायचं आणि थोडस. कोमट करून तेल घालायचं आणि घट्ट भिजवायचं दहा-पंधरा मिनिटं झाकण लावून ठेवायचं. आणि नंतर आपण लाटतो तस लाट घडी करून लाटली तर चालेल पोळीसारखी नाही तर नुसती गोळा घ्यायचा.
हम्म.
आणि तशी लाटली तरी चालते.
गोल लाटायची का आशी आपली तिरकोणी. कारण की शक्यतो जरा आबडधोबडच रोट्या असतात ना.
हो आता काय म्हणे विकत आणलंला जायचं म्हणजे परवडत नाही.
नाही, नाही, नाही, काही हाल्ली आणि टेस्ट पण राहिली नाही.
टेस्ट पण तशी राहिली नाही आणि विकत आणायचं म्हणजे. ते किती पुरवठा पण पुरतं नाहीत तस म्हणलं तर आणि किती महाग झालीये. टेस्ट राहिली नाही महाग ही झालेत त्याच्यापेक्षा ते पनीर आपलं घरी आणून.
हो मला वाटते पस्तीस रुपये ला झाली एक रोटी.
बहुतेक आणि पनीरची भाजी तर किती महाग झालीये. कुठलीही भाजी घ्याला गेल ना शंभरच्या आत कुठलीच भाजी नाहीये. म्हणजे कुठलीच नाहीये त्यामुळे भले तशी टेस्ट न जमना का. युट्यूब जिंदाबाद युट्यूबर बघायच आणि मी तशी त्यातल्या. पेपरच ट्राय करत असते.
होय नाही मी सांगितली ना हा मी. रेसिपी सांगितली ना तसे जर तुम्ही ग्रेवी आणि ती ग्रेवी महिनाभर राहते.
नाही नाही म्हणून तर विचारलं कसं करता तुम्ही पनीरची भाजी मी तशीच करून बघते आता. नाही खरंच की नाही मला हे काजू मगच बीच माहित नव्हतं. मी नक् त्यामुळंच त्याला टेक्स्चर छान येतात. अरे बर का अस एकदम नाहीं नाही. कस्तुरी मेथी. असं हा असं हॉटेलमध्येध्ये कशी असते ती एकदम तशा टाईप. नाही खरंच मी तशी ट्राय करते, आणि तुम्ही तशी ट्राय करून बघा.
हो मी आता भुर्जी नक्कीच मला वाटते संध्याकाळी पोरांना.
भुर्जी मस्त होते, मस्त होते, हा आपण अंडा भुर्जी कशी करतो तशी.
हा, हा, हा, नाही मी कधी.
काय अवघड नाहीन काय नाही एकदम साधी सिंपल हाय. मस्त होते, छान होते.
नाही मी काय करतेय बनवते संध्याकाळी आता विरूला काय. त्याला खाऊ पण वाट नाही झालंय ना तोंडाला चव नाही, तर. वेगळं हा त्याच भुर्जी त्याला पनीर भुर्जी संध्याकाळी देतो बनवून मग.
अस तर मुग हिरवे मुग असतील ना, ते हिरव्या मुगाचं कढण करून द्या त्याला प्यायला.
ते कसं करायचं, आहों मुग माझ्याकडे भरपूर आहेत, पाच-सात किलो मूग आहेत.
थोड्या अर्धी वाटी थोडसं अर्धी म्हणजे आपल नैवेद्याची वाटी असते ना. आपण नैवेद्य दाखवतो, देवाला नैवेद्य दाखव त्याची वाटी अगदी घेतल्या. ते कुकरमध्ये त्याचे चार-पाच. पट पाणी घालायच, सहा पट घातलं तर चालेल, आणि एखाद्या पातेल्यामध्ये. शिजवायच आणि म्हणजे स्वच्छ आधी धुवून बर का नंतर मग. शिजवायचं आणि नंतर ते मूग एकदम हे होतात अशे. असे हा शिजतात चांगले आणि ते अ. कढाईमध्ये काय करायचं मग मु शिजतात तर चांगलं पाणी झालं पाहिजे ह. मग दोन-चार दा आधीच धुवायचं मग कुकरला लावायचं मग ते पाणी राहतं का नाही. म्हणजे जे पाणी हे होतं ते सांग. हे असतं आणि मग नंतर थोडं हातानेही करायचे मूग ते होतात बारीक हातान. असा होता आणि मग ह्याच्यामध्ये तूप घालायचं. तुपा थोडे जिरे घालायचे ह आणि.